हॅलो
हॅलो
हो ह आवाज येतोय ना?
हो येतोय बोला ना.
ह काय नाही काय करताय.
अ काही नाही आता आपण हा टॉपिक घेऊ सण वगैरे आहे का
अ चालेल मग सणांणवरती वगैरे बोलायचंय का?
हम
चालेल ठीक आहे. मग आता काय आता कुठला महिना हा जून मध्ये आता जून मध्ये तर काय वटपौर्णिमा आहे.
आणि अ नंतर तर जुलै मला वाटते. गणपती पासूनच आपले सण चालू होत ते गणपती, नवरात्र, दिवाळी, दसरा, दिवाळी ह मग आता तुम्ही वटपौर्णिमेला काय करणार?
हॅलो हॅलो
हॅलो ह हॅलो हा आवाज येत नाही. तुमच्या इकडून हा हा येतोय
हा येतो हा बोला, बोला
हा बोला काय ना तेच म्हटलं, आता काय बोला आता काय सणांची वगैरे माहिती घेऊयात काहीतरी आप आपले
हा सण आता दिवाळी दिवाळी दिवाळीच कस सगळे नाही का म्हणजे पाहुणे वगैरे मिळून येता मिसळून राहता.
आणि दिवाळी किती पाच दिवसाची वगैरे आहे आपली. पाच तरी सहा दिवस जातातच, तुम्ही क कस साजरा करता दिवाळीचा सण?
असं म्हणजे दिवाळी आहे आता म्हणजे असं पाहुणे वगैरे घरी येता तो नाही का म्हणजे असं अ असं सोने चांदी नवीन खरेदी करता.
आणि फटाके वगैरे उडवत का नाही?
हो मग उडवतो ना, परत त्याच्यामध्ये नरक चतुर्थी असते. परत लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर अ दिवाळी पाडवा असतो.
भाऊ
हॅलो हा भाऊबीज असते. परत येतो परत आणि धार्मिक महत्त्व म्हणजे, अ दिवाळीचं महत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण चौदा वर्षाचा वनवास संपवून रामाच्या अ पराभात तुन अयोध्या परतले होते ना,
हो हो
हा तेव्हापासून अयोध्याला दिवे लावून दिवाळी साजरा करायची प्र था पडली नाही का.
हो, बरोबर आणि म्हणजे प्रत्येक सणाचं महत्व आहेच, काही ना काही.
हम्म. त्याच्यामध्ये फराळ वगैरे सणाला लाडू, करंजी, चेकली- शेव, अनारसे, तिखट पदार्थ बनवतात, परत नवीन कपडे परिधान करतात, परत फराळ मिठाई वाटतात. आणि घरोघरी आकाश कंदीले लावतात, रात्रीच्या पणत्या पेटवून अं दिवे हे कर तात. आणि मेन म्हणजे, दिवाळी हा प्राचीन काळापासून उत्साहाने साजरा करणारा जाणारा, भारतीय सर्वात मोठा सण आहे ना?
हो आणि सगळ्यात आपल्या हो आपला तर मोठा सण तोच आहे सगळ्यामध्ये. म्हणजे आपण खूप आणि त्या पाच दिवसाचा म्हणजे मोठा सण झाला ना तो, नाहीतर असे दुसरे सण एक दिवस असतात आणि मग जातात. हा सण म्हणजे, आपण पाच सहा दिवस साजरा करतो, सुट्ट्या वगैरे पण असतात. सगळे घरी असतात, सगळे एकमेकांना भेटायला जातात, नवीन कपडे घालतात, फटाके उडवतात. एकत्र बसून फराळ करायचं
हम्म परत झालं अ आध्यात्मिक आणि ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक देखील आहे त्याच्यामध्ये.
आणि त्याचे आपण जे पदार्थ बनवतो, ते पण खाण्याला पण काहीतरी असं मह त्व आहे नाही का म्हणजे करंजी खाल्ली की शरीरामधे काहीतरी वात वगैरे काही होत नाही. लाडू बेसनाच चांगला असतो खाल्लेला म्हणजे त्या थंडीचे दिवस असतात, त्या थंडीच्या दिवसांमध्ये असे पदार्थ खाल्ले की शरीरात ला पण ते पौष्टिक असतात. चकली, लाडू, चिवडा अनारसे प्रत्येक असं पदार्थाचं एक महत्त्व पण आहे की, ते खाल्ल्याने आपल्या शरीराला पौष्टिक आणि असे एकदम नाही का बलवान अस छान असं हे मिळत, शक्तिवर्धक पदार्थ
परत नागपंचमी येते, श्रावण शुद्ध पंचमी म्हणतात त्याला, त्यादिवशी नागदेवीची पूजा करून तिला दूध पाजतात नाही का?
हा वारुळाची पूजा करतात ना, काहीतरी वाटत?
हो वारुळाची पूजा करतात. परत दसरा येतो, दसर्यामधे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त येतो, असं म्हणता ना?
दसरा आणि अ हो. अक्षय- अक्ष- हो दसरा अक्षय तृतीया
हा?
अ साडेतीन मुहर्तापैकी तीन म्हणजे, एक दसरा अक्षय तृतीया, अं.. दिवाळीचा पाडवा ना,
हो.
आणि अजून कुठलं आहे की?
अ दिवाळीचा पाडवा आणि
अक्षय तृती- दसरा, अक्षयतृतीया, दिवाळीचा पाडवा, आणि अजून कुठलं आहे? साडेतीन मुहूर्त म्हणतो ना आपण, अजून एक कुठला तरी आहे ना वाटत?
अच्छा नाही माहिती, ते मला बरं.
हम् आहे वाटत, मला वाट मला पण आता आठवत नाहीये.
तर मकर संक्रांत झाली तिळगुळ घ्या गोड गोड बोला मध्ये तिळगुळ देऊन माणसाचं प्रतीक वाढवत परत र रक्षाबंधन मध्ये बहीण भावाच्या प्रेमाचा सण दिवशी समुद्राची किंवा पाण्याची पूजा करून नारळ अर्पण करतात
हो समुद्राला नारळा अर्पण करतात
हो तेच आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी म्हणजे शुद्ध एकादशी या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठलाची मोठी वारी भरते ना
पंढरपूरला हो वारकरी जातात.
हम्म आणि भारतात आणि महाराष्ट्रात साजरे होणारा सण प्रामुख्याने ऋतू शेतीतील पिके आणि अनेक कथावर आधारित आहे ना त्यांनी आपली संस्कृती परंपरा आणि आनंदाचे प्रतीक आहे
आणि अजूनपर्यंत पण म्हणजे ती आपली संस्कृती परंपरा लोक जपतातच
हम्
आणि त्याप्रमाणे सण सगळे साजरे करतात एक घरामध्ये वगैरे
दिसत धार्मिक राष्ट्रीय त्यातूनच होतं ना धार्मिक सण कोणकोणते आहे? गणेशोत्सव दिवाळी नवरात्र महाशिवरात शिवरात्र रक्षाबंधन ईद नाताळ राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन पंधरा पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक दिन आणि सव्वीस जानेवारी
हो दोन
आणि ऋतुमानानुसार त्याच्यामध्ये, गुढीपाडवा मग मकरसंक्रांत, होळी, वट पौर्णिमा, दसरा,
हो वट पौर्णिमा तर आता आलीच हे आता या महिन्यामध्येच, आहे एकोणतीस तारखेला. तेव्हा काय करता तुम्ही?
आम्ही आता करायला मला नाही अनुभूव मी काय आता मॅरिड नाही अजून ना,
हा हा हा.
अच्छा हम्म.
म्हणजे भरपूर सण हेत आता. वर्षभर आपले सणज असतात. प्रत्येक महिन्याला, एक कुठला तरी सण असतोच.
हो बरोबर. आणि परत अ मकर संक्रांत तिळगुळ देऊन साजरा करतात थंडीच्या शरीरात उष्णता देती ती ना.
हो. मकर संक्रांतीला तीळ खाल्लेले चांगले असतात ना तीळ आणि गुळ. लाडू बनवतात काय. काही जण बर्फ वडी बनवतात एकमेकांना देतात तिळगुळ घ्या गोड बोला म्हणून.
ह. परत नाताळ येतो नाताळामध्ये अ. येशू ख्रिस्तचा जन्मदिवस म्हणून साजरा करतना ख्रिसमस ट्री सजव जात त्याच्यामध्ये सेटा कलॉथ लहान मुलांना गिफ्ट वगैरे देते.
हो ते पंचवीस डिसेंबरला.
हो बरोबर.
मेणबत्ती वगैरे लावतात. चर्चमध्ये वगैरे जाऊन प्रार्थना वगैरे कर करतात.
हम तेच तं.
प्रत्येक सणाला महत्त्व आहे. प्रत्येक सणा प्रत्येक सणाचा आनंद वेगळाच आहे. आणि ती एक तो प्रत्येक सण एक ऊर्जा एक नवीन प्रेरणा घेऊन येतो. आणि छान आहेत पण. छान वाटतं असे प्रत्येक सन नाही का? आणि त्या दिवशी प्र प्रत्येक सण साजरा करायला छान वाटतं. मन पण प्रसन्न असतं त्या दिवशी खूप.
हो ते पण आहे. सणाच्या वेळेसच मज्जा येते नाही का?
आणि खूप मजा असते. सणाच्या वेळेस खरच.
आणि नागपंचमीच काय अ नागसापाला देव मानला जातो नाही का त्याच्यामध्ये पौराणिक कथा अशी आहे यमुना नदीच्या अं तिथे अ एक ना नागाच बीळ होत.
हम.
तिथे बाया दूध वगैरे द्यायच्या तेव्हापासून ती रूढ पडत गेली.
चालेल चालेल ठीक आहे ठेवू का मग मी आता? नंतर बोलू आता थोडसा सणांविषयी. हो ल छान वाटलं तुमच्याशी बोल
हो.